हॅलो हा येते काय आवाज क्लिअर.
हो हो याय लागलंय बोला.
हो काय करतय मग.
आता चहाजला पाऊस थोडा पडायला लागलाय.
हम्म हम हम हो काय. हो हो आत्ताच झाला म तेच म्हण ला आता पावसाळा चालूय काहीतरी तुमच्याकडून रेसिपी घ्यायची. आणि बनवायची.
होय काय बरं बर. तर मग पावसाळ्यात खाण्यासारखं स्नॅक्स. सगळ्यात जास्त स्नॅक्सच लागतात.
होय होय होय.
अ हा. मग कोणतं म्हणजे त्यातलं सांगा मग मी सांगते तुम्हाला रेसिपी. जास्त करून
कोणती पण म्हणजे अशी जास्त आपली आपण पावसाळीत वगैरे करतोय किंवा ती सगळ्यांची तुमच्या आवडीची सुद्धा आहे अशी सुद्धा चालेल.
ओके जास्त करून अशा पावसामध्ये वडापावानी बजेट जास्त लागतात सगळ्यांना परंत तू असं साठवणीच म्हणलं तर मग चिवडा. ओके म्हणजे चिवडा आपण कस एकदा बनवून ठेवलं की क कधी पण घेऊन खाल्लं तरी चालेलेल. भजी आणि वडापाक आहेत ते आता वेळेलाच आणि ते घरात केलेलं चांगलं लागत नाही बाहेर आण की मग छान लागते असं. तर मग चिवड्याची रेसिपी सांगते मी तुम्हाला. दा बनवून ठेयला कि महिनाभर टिकत पण आणि खायला पण छान वाटत.
हो काय.
मग चिवडा आपल्याला तो दिवाळीतला अ माहित असेल त्याच्यामध्ये पण प्रकार आहे. नायलॉन आणि तो ह्याचा चेवडा अ म्हणजे भाज भाज की पोहे चिवड्याचे ह आणि नायलॉन पोहे असे दोन प्रकारचे पोहे असतात आणि त्या भाजक्या पोह्या मध्ये पण दोन तीन प्रकार असतात. मीडियम साईज वर पण डिपेंड असते आणि ह्याच्यावर म एक दोन तीन प्रकार असतात आपल्याला.
हो काय हम्म.
त्यातलं कोणतं जरी घेतला तरी चालेल.
बरं.
हा एक किलो अ चिवड्यामध्ये पाव किलो शेंगदाणे आणि त्याच्या थोडस म्हणजे पाव किलोच्या थोडस कमी फुटाण्याची डाळ
हां
ही घ्या घेऊ शकते आणि त्याच्यानंतरन मग त्याच्यामध्ये जर आवडत असेल तर खोबऱ्याचे पातळ काप हा आणि काजू थोडेसे काजूचे अर्धे अर्धे अ हे असे काप टाकले तरी चालत
हम्
हा आणि बेदाने थोडेसे जास्त म्हणजे आवडत नसल तर स्किप केलं तरी चालते. बेदाने मुळ काय होते थोडंस आंबट पण लागते.
लागते काय होय.
हा थोडस हे होते म्हणजे कुणाला आवडते कुणाला आवडत नाही. अंस एकेकांना चटपटीत आवडतय. एकेकांना असं आंबट गोड असं चव पाहिजेल असत्या तर मग तुम्ही- जर आवडत नसेल तर स्किप करू शकता बेदाने.
हम्म बरं.
आणि बाकी मग. एवढा सगळं सामान लसून भरपूर लाग पाहिजे. हा लसूण भरपूर पाहिजे एक किलो साठी एक. तीन मोठे मोठे लसणाचे गड्डे तरी पाहिजेत. हा आणि ते अ आणि एक एक जण काय करतात. कि ते सोलत नाहीत डायरेक्ट तळून घेतात हा, सा साली सकट-
कि म्हणजे, अ दिवाळीत केल्यानंतर ते कसं एकेकांच्या ते तसच असते ते पण चांगलं एक एकदा लागत ना ते हो ते
तळायला पायजे मगच‌ ते छान लागते कच्च राहिलना त्याची टेस्टच जाते. सगळे आणि ते खाता पण येत नाही. खर मी काय करते मला ते लसूण अगदी असं व्यवस्थित पेस्ट सारखं म्हणजे जाडजाड असतं ना आपण त्याला च्यॉपिंग मशीन मध्ये टाकून जरी केलं.
हा.
तरी चालते म्हणजे चेचायचं नाही चॉपिंग मशीन मधन घ्यायचं, आणि ते पूर्ण सगळीकड लागतय पण त्याची टेस्ट पण येते आणि ते तोंडात चावल्या वर छान पण लागते ते अगदी खमंग अस वाटतय आणि एवढा लसूण कडीपत्ता फोडणीसाठी तेल, आणि अ चिवड्यासाठी मसाला म्हटलं तर रामबंधूचा मसाला छान आहे. त्याचा टेस्टच वेगळे येते आणि छान पण होते.
ह.
एक पॅकेट बास होईल एका किलो साठी एक पॅकेट पन्नास ग्रॅम च बास होतय
तर मसाला बोलला तुम्ही राम बंधू का हा हा.
आणि शेंगदाने सगळ्यात महत्वाचे शेंगदाने विसरले. हम्म शेंगदाणे पाहिजेत व्यवस्थित त्याच्यामध्ये शेंगदाणे सांगितलं काय मी.
हो हो सांगितलं ना पाऊ.
हा तेच म्हणलं मी शेंगदाने कसं विसरेन ह. ते तर मेन पार्ट आहे चिवड्यामधला हो. मग आता हे सगळं घ्यायचं चिवडा स्वच्छ करून घ्यायचा अगदी पाखडून. दुध घ्यायचा म्हणजे ते त्याची हे काय असतात ना त्या काय म्हणतात काड्या असतात त्याच्यामध्ये आणि थोडस चाळणीतन चाळून घ्यायचा. म्हणजे डस्ट असली तर निघून जाते.
हम्.
आणि पाकडून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा सुरवातीला. पातेलं घ्यायचं त्याच्यासाठी. किंवा ते बकेट असलं तरी चालेल हा आणि दुसऱ्या कढईमध्ये मग तेल टाकायचं पहिला शेंगदाणे भाजून घ्यायचे व्यवस्थित तळून घ्यायचे
हा
त्या चिवड्यांच्या वरती टाकी टाकत गेलं तरी चालतंय. पहिला शेंगदाणे तळून घ्यायचे मग फुटाने जास्त लालसर होऊ द्यायचं नई एवढी शक्यत घ्यायची त्याची काळजी घ्यायची हा आणि काळजी घ्यायची व्यवस्थित कारण ते करपलं की मग चांगलं लागत नाही टेस्ट त्याची मग खराब होऊन जाते. एवढं चांगल करून पण मग काय उपयोग होणार नाही. तर शेंगदाने व्यवस्थित मिडियम अ फ्लेम वरती तळून घ्यायची फुटाने पण तसचं खोबऱ्याचे काप पण तसेच आणि काजू पण तसच म्हणजे त्याला पण लाल होऊ द्यायचं. फक्त त्याला अस गरम करायचं आणि काढून घ्यायचं लगेल हा. नॉर्मली फक्त त टाकायचं लगेच एक मिनिट सुद्धा लागणार नाही. काजू तळ
बर हा
तेल गरम असते तर लगेच निघते ते
हां बरं.
हम् आणि त्याच्यानंतर न मग हे सगळं तळून झाल्यानंतर अं शेवटीं शेवटी मग. त्याच्यामध्ये लसूण तळून घ्यायचा कडीपत्ता तळून घ्यायचा पहिला तो काढायचा. त्याच्या ठेवायचण एक एक जन त्याच्यातच ठेून मग फोडणी करतात. तोपर्यंत कर मग त्याची टेस्ट जात्या सगळी हे सगळ व्यवस्थित कडीपिता ता पण वेगळा तळून घ्यायचा लसूण पण अगदी कुरकुरीत. तेल आपलं सनफ्लॉवर ऑइल आपण रेग्युलर यूज करतोय तेच सरकी ऑइल पण माहिते काय एवढं विषय नाही खरं जर आता सरकी ऑइलमध्ये पण कसं भेस आले
हो हो त्यामुळेच विचारलं ना मी तुम्हाला
तेलाची तर काय एवढं रेट वाढला की आता सनफ्लॉवर ऑइल पण परवड ना. खरं चालायचं आता तब्येतीसाठी तेवढं तर आता सण करायलाच पाहिजे. एवढं सगळं महाग झालंय तर. काय नाही चालतय तेवढं.
तेल हा
हा आणि त्याच्यानंतर न मग हे सगळं तळून घ्यायचं लसूण तळून घ्यायचं कडीपत्ता तळून घ्यायचा
घ्यायच हा असत हो हम्म बर हा हा
काढून घ्यायचं थोडस
ह हम
आणि जेवढं फोडणी म्हणजे जेवढं लागेल तेवढंच तेल घ्यायचं लई पण ऑइली करायचं नाही तेवढा हा म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल कडईमध्ये तर ते थोडस काढायचं तर तळाईसाठी आपण जादाच तेल घेतोय ना
घेतय होय.
हा, मग ते नको अस त्याच्यानंतर थोडस बाजूला कर, हा हा चांगल लागत पण ते ऑइली होते आणि खाण्याची टेस्ट पण जाते त्यातला खमंग, खमंगपणा जातोय त्यातला.
त्यातला होय होय होय.
मग काढायचं आणि थोडसच फोडणीसाठी तेल घ्यायचं.
तेल घ्या
आणि त्याच्यामध्ये आणि कस असतय? उकळलेलं तेल असतय, ऑलरेडी उकळलेलं तेल असतय. मग फ्लेम बंद केली तरी चालत्या. हा गॅसची फ्लेम बंद करायची पूर्ण कारण ऑलरेडी तेल गरम असतय आपलं कारण का? की मसाला टाकला की करपतो लगेच म्हणून फ्लेम बंद करायची. आणि नॉर्मल ज्याला गरम म्हणजे थोडस टेम्परेचर ज्या वेळेला कमी होत त्या तेलाच त्यावेळाला मग? त्याच्यामध्ये तो मसाला टाकायचा चवीनुसार मीठ आणि अजून एक पाठ राहिला ते सांगतो तुम्हाला थांबा मी मसाला टाकायचा हळद
हळद.
मेन कारण त्या मसाल्यामध्ये अ कलर येत नाही चांगला, चिवड्यासाठी. तर मग एक चमचा हळद टाकायचा आपलं टेबल स्पून असतंय ना छोटा? त्याच्यान एक चमचा टेबल स्पून अ हळद टाकायची. मसाल्यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये ते मिसळून घ्यायचं आणि आहे तशी काय नाही घ्यायचं रामबंदधू मध्ये सगळं असतय. फक्त आपण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मीठ आणि हळद एवढंच वापरायचं बाकी कुठ कुठलाच मसाला वापरायचा नाही आपण. हा आवडत असेल तर मग मोहरी टाकू शकतेय मोहरीची फोडणी देऊ शकते. ते जर आवडत असेल तर नाहीतर बाकी कुठलेच मसाले युज करायची गरज नाही, कारण त्या रामबंधू मसा त्याला मध्ये ऑलरेडी सगळं असत.
हो
हा मग टाकायचं हे सगळं? हळद टाकला, मसाला टाकला ते आहे अशी फोडणी चिवड्यामध्ये मिक्स करायची.
द्यायची. हम्म
मेन पार्ट त्या ऐका. एक वाटी साखर, एक किलो साठी एक पाव किलोला थोडस
हम्म. हॅलो.